हा. येते हा, मॅडम आवाज येतोय ना.
हो येतोय. झाला का चहा पाणी.
चहा पाणी झाला. नाश्ता झाला. तुम्ही कशाय मॅडम.
मजेत. तुम्ही कसे आहात.
हा मी पण चांगलाय. मुलं बाळ कशी तुमची.
मजेते.
आणि तुमचे हसबंड कसे.
मजेत. सगळे मजेत. तुमच्या घरी कसेत.
आम, आम, आमच्या घरी पण सगळे छाने.
अच्छा. हम्म हम्म हम्म.
काय करताय म, स्वयंपाक संध्याकाळी.
काय करते. आता बघते फ्रीजमध्ये काये काय नाही. बघावं लागेल मला.
तो भोपळा होता वाटत. असं वाटतय मला तुमच्या घरी.
ह. भोपड्याच्या पुऱ्या वगैरे करू.
हम्म. हा मग तेवढं बघा आणि चटणी त्याच्यासोबत
चटणी काय आपली ती याची आहे ना जवसाची ती. होईल खायला. हम्म. हा. या मिकी
हॅलो.
आपल घर काय जवळच आहे यावे.
हा. फॅमिली घेऊन येऊ का?
या या नक्की या.
हा हा हा. चांगलं बनवा बर का गोड गोड. गोड बनवणार का तिखट?
तिखट, तिखटच असते पराठा आणि चटणी.
अच्छा तिखट असते.
हम्म. जवसाची चटणी येते का?
हा येते ना मला. तुम्हाला पाहिजे का?
हा सांगा रेसिपी सांगा.
हा. जवस आणायचं त्याला मिक्सर मध्ये काढायचं च त्याच्यात मिरची टाकायची, थोडं मीठ टाकायचं मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं झालं.
नाही हो अशी नाही बनवत.
हो हो गाय
मला मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला आता जवस आणायचा. एक वाट ती जवस असला तर त्याच्यात अर्धी वाटी तीळ टाकायचा आणि ते दोघं मस् त लालसर भ भाजेपर्यंत त्याला रंग येईपर्यंत भाजायचं आणि नंतर त्याच्यामध्ये कडीपत
आवाज कमी, जास्त होतोय मॅडम तुमचा?
हो. इकडे रेंजचा प्रॉब्लेम असतो ओ कमी, जास्त च येणार थोडासा घसा पण बसला आहे माझा.
हा.
हम्म. मग काय करायच कडीपत्ता जेवढा असेल तेवढा ओतायचा. भरभरून कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता पण गरम करायचा आणि मिक्सरला लावून घ्यायचा ठीक आहे. म जवस, तीळ, कढीपत्ता आणि थोडेसे चार ते पाच लसणाच्या पाकड्या म्हणजेच लसणाचा एक कांडा सोलून त्याला टाकला तरी चालतो. म तो पण छान भाजून घ्यायचा तो टाकायचा. आणि म या सर्व मिश्रणामध्ये तुम्ही अं आपलं मीठ टाकायचं स्वादाप्रमाणे, काळं मीठ असेल तर जास्तच बेटर.
नंतर त्याच्यामध्ये मिरची टाकायची. मी तर एक वाटीला म्हणजे दोन वाटी सामान होतं. ते सर्व जर तसं पकडलं तर त्याला दोन चमचा मिरची टाकायची जास्त तिकीट नको, जास्त फिक्क नको. म्हणजे मुलंही खातील. घरातले सगळ्या लोक, आवडीने खातील अशी ती चटणी बनते. ठीक हे. मग त्याच्यामध्ये मीठ, मिरची याच्यासोबतच थोडसं चाट मसाला पण स्प्रेड करायचा आणि आपल्याला वाटलं तर, एक, दोन, तीन काळे मिरी टाकायचे. पण येते याच्यामुळे की, पावसाळ्याचे दिवस आहेत मुलांना सर्दी, कफई होत असतो. घसे बसतात तर ते होत नाही जनरली टाकलं तर चार, पाच काळी मिरे टाकायच्या. आणि सगळं मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायचं. बारीक म्हणजे, करमरस वाटायचं जास्त. तर बारीक पण नाही, आणि मग ते केल्यानंतर नंतर त्याला ताव्यावर काय करायचं. तव्यावर तेलात भाजून घ्यायचं, मस्त दोन तीन पळ्या तेल टाक कायचं ओ, ऐकायला येते आता. आता ऐकायला येते का म्हटलं.
हः हा येतय.
हम्म मग दोन तीन पळ्या तेल टाकायचं आणि त्याला, ते मस्त खरपूस अस भाजून घ्यायची. तर त्या मिरचीला, भरून तेल घ्यायची गरज नसते. आणि मिरचीची टेस्ट पण खमंग अशी येते ही, झाली जावसाची चटणी. अे एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल खायला.
अच्छा आ.. हा.
तुमची मिसेस बनवत नाही का, अशी चटणी.
नाही ना बनवतील बनवताय नाही काही देत नाही तिला
अरे अरे अरे बापरे
हम्म
मॅडमांना सांगाव लागेल तुमच्या सर अस म्हणत होते कायच येत नाहय.
हो काय येत नाही.
तर तुमच्या मॅडमांना सांगावं लागेल, सर म्हणत होते की, काहीच येत नाही.
हम्म हम्म सांगून टाका. ह
तेच ना.
हम्म
हम्म
काय माणूस
काही नाही अजून चालले, आपले रोजचे काम, रोजचे काम चाललेत.
तुमचा मुलगा अभ्यास करतो का नाही.
कसला अभ्यास करणार तो आता म्हणला, माझं डोकं दुखतंय मला चहा द्या, मग मी अभ्यास करतो.
अच्छा,
अ माझं डोकं नाही चालत आहे म्हणे चहा पिल्यावर करतो म्हणे अभ्यास म्हटलं ठीक आहे बाबा आ तूच ठेव चहा मला पण दे तू पण पी आणि बस अभ्यासला आता चहा ठेवायला बस उभा करून आले त्याला तिथे.
आं
चहा करायला उभा करून आलीय माझ्या मुलाला चहा येतो मग आता त्याच्या हाताचा चहा प्यायला भेट भेटणार मला
् अच्छा
हम्म असं आहे आमच्याकडे
काय म अजून न
काय नाही अजून निवांत आहे तुम्ही बोला
काय नाही काय बोलणार मी
काहीच नाही तुमचे किती कॉल बाकी आहेत अजून
आमच्या अजून आठ हा चालू आहे आता याच्यानंतर सात बाकी्य राहतील
अच्छा.
हं
बरं आहे की मग होते पटापट.
हा संपवून टाकूू ना.
हम् आता बघा सर तुमचा मागे केरळचा एक मित्र होता बघा. तर केरळ विषयी काहीतरी सांगा बरं का म्हणजे इन्फॉर्मेशन.
तुमचा आवाज मॅडम अस कमी जास्त होतोय मजा नाही येत बोलायला हो.
हो आवाज कमी जास्त होत आहे इकडे रेंज चा प्रॉब्लेम आहे थोडसा ऍडजस्ट.
नाही नाही तुम्ही मोबाईल कुठ तरी दूर ठेवताय वाटत.
नाही दूर नाही माझा घसा बसलाय ना म्हणून आवाज कमी जास्त कमी जास्त निघतोय.
नाही तुमचा आवाज कमी जास्त नाही मोबाईल मधून कमी जास्त होतोय.
हम्म. बरं मला केरळ विषयी माहिती द्या बरं का केरळमध्ये वातावरण कसं आहे काय आहे पाऊस काय म्हणतो.
केरळ मध्ये भरपूर सारा पाऊस पडतो तिथं मोठ मोठी नारळाची झाड आहे. आणि तिथं खूप जंगल आहे कारण की समुद्र जवळच आहे त्यामुळे.
हम्म.
आणि तिथं खूप सारे हत्ती आहे कारण जंगल. हे भरपूर सारा. बाकीचे पण प्राणी प्राणी तिथं असतात आणि तिथलं क्लायमेट म्हणजे खूप. थंड आणि. कारण पाऊस भरपूर पडतो ना तिकडे समुद्र असल्यामुळे आणि दमट वातावरण असतं. सगळं पण फिरण्यासाठीच छान आहे केरळ कारण कि तिथं झरणे आहे. खूप छान छान धबधबे आहेत.
आता पावसाचे खूप धबधबे असतील ना तिथं. वायनाड धबधबा प्रसिद्ध आहे ना तिथला.
हा बरोबर.
हा त्याला बापरे केवढं पाणी असतं किती किलोमीटरचा आहे तो. खूप मोठा हम पुढे.
काय म अजून.
असं आहे तिथली खाद्य संस्कृती वगरे. माहितीय का तुम्हाला तिथ तांदळाच्या पिठाच्या पोळ्या. बनवल्या जातात. मिष्ट्न अन्न बनवलं जातं त्याच्यामध्ये एक मिठाई फेमस आहे तिथली. तादळाच्या पिठापासून त्याला. अ लाटायचं पोळीसारखं तांदळाचं पीठ मळून आणि त्याच्यामध्ये खोबरं. वगैरे असं किसून बरायच. नंतर त्याच्यात साखर वगैरे किसून भरायची खोबऱ्यासोबत. आणि त्याला आपण भाकरवडी बनवतो ना तसे गोल गोल गोल त्या पोळीला गोल गोल करायचं. आणि नंतर त्याला असे. एका पोळीचे म्हणजे बारीक पोळी लाटायची बरं का जास्त झाड पण नाही. एका पोळीचे चार पीस करायचे आणि ते वाफवायला ठेवायचं. केळीच्या पानामध्ये आणि मग नंतर ते. काढल्यानंतर केळीच्या पाण्याचा सगळा अर्क त्याच्यात उतरतो. वाफवल्यावर छान अशी वाफ बसल्यावर. अ मस्त असं गोड गोड अशी मिठाई त्याच्यापासून तयार होते. त्याच्यावरती लोक तूप टाकतात नंतर खोबरं किसून टाकतात. आणि त्याला पिठा म्हणून म्हणतात माहितीय का तुम्हाला. तुम्ही तिकडे गेले गेलेत का तुम्ही तिकडे.
नाही ना मी गेलो नाहीय.
हा माझी एक मैत्रीिण होती ती डब्यात आणायची आणि तिनेच मला रेसिपी सांगितली होती तर तो पिठा त त्यातला इतका प्रसिद्ध आहे पिठा म्हणतात ती लोक त्याला तांदाच्या पीठापासून बांधलेलं असतं व्हाईट
पण ते तर नुसतं भात आणि चिकन खाता भात खाता खाता इडली खाता सांबर खाता
त त्यांची लाईफस्टाईल आहे सर तिथं जे अव्हेलेबल असेल तर कसं असतं माणूस सर्वाइव्ह तिथं करतो जिथं तो राहतो तिथं तो सर्वइव्ह करतो म्हणजे आजोबाूच्या गोष्टींविषयी जुळून घेतो आता. मला सांगा इथं भरपूर मोठा समुद्रकिनारा त्यांना लाभला आहे आणि त्यांचा बराचसा एरिया समुद्र किराणा किनाऱ्याच्या साइड ला आहे त्या त्याच्यामुळे ती लोकं फिश जास्त खातात समुद्रातून येणाऱ्या क्रॅप्स म्हणा फिश म्हणा खेकळे म्हणा ज्या गोष्टी तिथे अवलेबल आहेत त्यांचा वापर करणार ना साहजिक आहे पण जिथं राहतो तिथल्या गोष्टी तिथल्या आपल्याला पळावं लागतात त्या गोष्टींची समायोजन करावं लागतं तसंच ती लोकं तिथले पदार्थ अवे्हेलेबल खाणार म्हणून ती ति लो नॉनव्हेज जास्त खातात बाकी दुसरं काही नाही हा आपण कसे आहे मध्य भागात राहणारे भूपृषावर राहणारी लोकं आहोत तर मग आपण काय खातो जे आपल्या आजूबाजूला अव्लेबल असेल आपल्या
मॅडम मला दुसरा कॉल येतोय मी तुम्हाला कॉल करू का नंतर
ह ठीक आहे
बरोबर ठीक आहे चालेल ओके